हॅलो. काय करलाय?
काय नाही बघा बसले टी व्ही बघत.
काय नाही बघा मी पण बसलोय अभ्यास करत.
हम्म, चहा वगैरे झालं?
झालंय तुमचं?
हो झाला बगा, चहा वगैरे.
हू हू.
पाऊस आहे का तिकडे?
पाऊस नाही तिकडे? तिकडं, नई हिकडं नई ए. आता कमी झालाय, मगाशी आलता बारीक, आता नाई ए.
इकडे कमीच नई. दुपारी थोडा कमी होता. फॅन जोहलाड चालू ए.
हा हा. हम्म, हू. दुपारी करतो म्हटलो. परंतु, आणि तुम्ही म्हटल्याला ना दुपारी मला काम तेन न असतं, मग, म्हणून मग मेसेज करून बघावं म्हंटलं
हो हो. ते चार नंतर करते म्हटले मी, नंतर मला टाइम मिळाला नाई आणि मग आता ते कॉल चालू होते दोन
हा हा, केला? किती टास्क झाला तुमचं?
माझे आता बघा, पूर्ण, अजून फक्त नऊच पूर्ण झालेत माझे.
हा हा, म्हणजे ते कुठं, तिथं दिसतंय काय?
हो, म्हणजे सेकंद दिसतात बघा.
हा हा, अग तु कधी मला, हॅलो. अगं तु गं करा, अवं जाऊ करू नका. अगं तु गं करा चालेल मला. मी काय लहानच ए तुमच्यापेक्षा.
आहेत म्हणा लहान. कसं ए शिक्षण?
हाय की चांगला ए बघा. आता बीकॉम लास्ट इयर, त्याच्यानंतर मग काय तरी बघायचं.
जॉब वगैरे
हम्म, तुम्ही जॉब
नाई, मी तिकडं करत होते. पण इकडं नाही करत. तिकडे इचलकरंजी मध्ये करत होते.
हा किती झालं शिक्षण? आमचं हा हा.
अरविंद टेक्स्टाइल कंपनीमध्ये होते.
हा हा, हितं इचलकरंजीत हाय काय?
हो इचलकरंजित ए. तिथे काय टेक्स्टाइलचे जास्त हेत ना, मग तिथे करत होते जॉब.
नाई पण आपल्या बीकॉमवाल्यांना घेतात टेक्स्टाइल कंपनीमध्ये ते?
अकाउंट साठी. अकाउंट साठी, बिलिंग साठी.
हा हा, आणि काय? हा हा.
आणि माझं कॉम्प्युटर वगैर पण झालेलं ना, मग टेंडर वगैरे पण त्यांचे भरत होते
हा हा.
पण आता लग्न झाल्यावर काय, हिथं तिथं काय, जॉब काय केला नाई.
हू हू.
आणि हितं कसं, कर्नाटकामध्ये कन्नड कंपल्सरी ए ना
हा हा, मग कन्नड येत नई?
हॅलो
हॅलो
ह तेच, कन्नड कम्पलसरी आहे ना इथ.
हा, मग कन्नड येत नही तुम्हाला?
नाही येत मला कन्नड. आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रातले आहोत. आम्हाला कस कन्नड येणार.
हा हा
तुम्हाला येत कन्नड. कस काय येत तुम्हाला?
आमच्या त्या मामा क म्हणजे माझ्या मामाच गाव क कर्नाटक बांड्रीवर आहे. त्याच्यामुळे जरा मामाकडचे आमचे कन्नडच बोलतात. त्याच्यामुळे सराव झालाय.
हा चांगल आहे की. मला कन्नडच काय क पण येत नाही अजून.
हा हा येते. म्हणजे जे आपल रेग्युलर कन्नड आहे ना ते येते. प्रॉपरली बोलतात ते, थोड अडकतय अडखळत बोलता येत ते अस.
मला प्रॉपरली पण येत नाही. आणि काय पण येत नाही. कळत पण नाही.
म्हणजे जस, बोलण तर सोपच आहे ते पण. परंतु अस बोलता
ते सगळे त्यांचे म्हणजे आता आता थोड थोड कळतय मला. म्हणजे आता भा भाजी वगैरे जायला पाहिजे तर सगळी भाजी वाले वगैरे सगळे म्हणजे रेट वगैरे कळतो. हिशोब कळतो. अमाऊंट कळतात. पण ते कन्नड बोलायच कळत नाही. त्यांनी काय बोलतात ते थोड कळत. पण आम्हाला बोलायला येत नाही अस.
अमाऊंट मला पण कळत नाही. त्यांच काय अस वेगळच असते ना. एक वेगळ इंग्लिशमध्ये सांगितलेत, क कन्नडवाली कस जरा फास्ट त्यांच इंग्लिश असते. कर्नाटक वा कर्नाटकमध्ये आता तर किती हा मग त्या, इंग्लिशमध्ये सांगितल की मला कळतय. परंतु त्यांच्या कन्नड कन्नड भाषेमध्ये अमाऊंट सांगितल की मला काय कळतच नाही त्यांच अमाऊंट.
आता कन्नडमध्ये आता तिथन भाजी घ्यायला गेल तर हे अमाऊंट तेवढीच समजते. मोठ्या मोठ्या अमाऊंट तर काय कळणार नाहीत आपल्याला. भाजी वैतारे हात रुपये इत रुपये तेवढ
हा हा ते हा इपत रुपये, तेवढच कळतय. ते मोवत हदनोत असल काय कळत नाही मला.
ह, आता माझ्या आमच्या मुलीला तर पूर्ण हंड्रेड पर्यंत येत. हा हा हा तीच आता शिक्षण म्हणजे कन्नड
हा हा हा होय कर्नाटकवाल्यांना एक कन्नड सब्जेक्ट असतो होय.
कन्नड सब्जेक्ट कपल्सरी. म त्यासाठी ट्युशन घातले तिला तुम्ही
हा हा आपल्याला आता येत नसल्यावर काय तर करायलाच पाहिजे.
होय, तीला आहे फर्स्ट स्टँडर पासुनच ट्युशन मध्येे घातलीये.
हा हा
हा हा कन्नड तेवढे येत. हा हा
मग तेका एका सब्जेक्ट साठी तर घेत नाही ट्यूशन वाल. सगळे सब्जेक्ट घेतात. आणि मुल कस ट्यूश नमध्ये अभ्यास
होय घरी करत नाही. ते पण बरोबर आहे.
नाही करत. एवढ पाठीमागे लागल तरी पण नाही करत.
हम्म
ट्युशन मध्ये कस, त्यातल्या तिथ बरोबर असतात.
हम्म, ट्युशनमध्ये व्यवस्थित सगळ्यांच्या मुलांच्या संगतीन तेन करतात.
हा आणि कसं होत होत म्हणजे स्कूल मधन येणार मग ते कन्नडचा होमवर्क वगैरे देत होते.
हां.
म ते मला जमणार नाय परत म त्यांच्या पप्पाना विचारा त्यांचे पप्पा गावा असतात नसत्यात, म डायरेक्ट ट्युशनला गेल की बरं पडत. ट्युशन टीचर पण ते म्हटले की आम्ही होमवर्क घेत नाय.
हा.
म्हणजे होमवर्क घेतलं तर त्यांचं मी शिकवायला कसं जमणार मला प्रॅक्टिस कस घेऊ मी असं म्हटल्या.
हा.
म- मी म्हटले ते मला कन्नड एकतर जमत नाय तुम्ही कन्नडचं तेवढं घ्या म्हटलं बाकीचं मी प्रॅक्टिस घेते.
हा हा.
कन्नडच कळणार नाय ना आम्हाला पण ते, आणि आता सगळं त्यांना फार टप आय कन्नड. क्वेश्चन ऍन्सर हे वगैरे आपल्या कुठ एवढ कुठला डीप जाणारा. अंग मोबाईल मध्ये शोधून शोधून तर तेवढं थोडं फार
हा आणि आपल्या महाराष्ट्रत जरा मोबाईलमध्ये पण कन्नडचं एवढं येतंच नाय. कारण सगळी आता महाराष्ट्राचीच असत्यात न्हव.
मी ट्रान्सलेट करत राहीन त्यांना.
हम्म हम्.
ते प्राण्यांचे नव्हे पक्ष्यांचे नव्हे ते ह्याच्याव नेट मिळतात.
हा हा.
ते कन्नड मध्ये डायरेक्ट हे ला टाकत होते मी. त्या सर्च केलं की येतय म सगळ.
हा.
पण तेवढं शिकवाला गंमत नाय ओ ते.
व्हय ती तसच असतंय.
हम्म, त्यामुळं ट्युशनला घातल्या.
होय.
एक्झाम पण आलेत यांच्या स्टार्ट झाल्यात.
हा हा.
एवढ्या एवढ्या मुलांना येत. म्हणजे एफ ए वनता
हा.
म नंतर एफ ए टू, म नंतर सेमिस्टर वन. म नंतर एफ ए थ्री, म नंतर एफ ए फोर, म सेमीस्टर फोर टू.
एवढं घेत्यात?
हम्म, आणि त्यांना आता एल बी ए म्हणून पॅटर्न केलाय म्हणजे एल बी ए पॅटर्न म्हणजे का महिन्या महिन्याला एक्झाम घेणार.
हा हा मग तिजा सी बी एस सी पॅटर्न आय का आपला रेग्युलर आय?
हा स्टेट हा जो म्हणजे माझ्या मुलीचा आय तो कर्नाटक स्टेट पॅटर्न.
हा हा.
आणि सी बी एस सी पॅटर्न तर हेच्या पेक्षा टफ आहे म्हणे.
होय सी बी एस सी पॅटर्न जरा अवघडच आय.
म्हणजे ते डायरेक्ट थर्ड फोर्थ स्टॅंडर्ड ला डायरेट टेन्थ स्टँडर्ड जे आहेत
होय. जरा अस दोन पुढच्या दो टू इयर् थ्री इयरच्या आतच. ते अस म्हणजे. प दुसरी तिसरीच
होय. होय. फार टफ ए.
खर सि बी एस ई पॅटर्नला हिंदी विषय केलेत आमच्याकडे. म्हणजे- हं. कन्नड मधले नाही. कन्नडच कंपल्सरी आहेच.
हा.
आणि हिंदी सबजेक्ट एक ऍड.
हां. हां.
ह्यांना नाही हिंदी. स्टेट पॅटर्नला हिंदी नाही. म्हणजे सेकंड स्टँडर्ड तर नाही. फिफ्थ पासून चालू आहे.
हां. हां. खर कर्नाटकात- जॉब पण फास्ट आहेत. आता बी कॉमच्या मुलींना तेन किती जॉब लागलेत आणि आपल्या इकडे महाराष्ट्रात जॉबच - क मुूलींना.
बाहेर जॉब म्हणजे काय? तसं पण कमीच हायेतं हो. इथं पण बेंगलोरला वगैरे जायला लागतं. शिकलं तरी पण. आता इथं महाराष्ट्रात कसं पुण्याला जातात ना? पुण्या मुंबईला असं शिफ्टिंग असतं ना? इथं बेंगलुर तस.
होय. बेंगलुर जरा सिधी कर्नाटकात. हा. हा. सिटी मोठे ना हो ती बेंगलूर.
फार मोट्ठी.
ह
फार मोठ्ठी आणि स्मार्ट सिटी.
हा हा.
ऍक्चुली महाराष्ट्रापेक्षा पण क कर्नाटक आता फार म्हणजे- पुढं गेलय. फार पुढं गेलय. म्हणजे रस्ते म्हणा नाहीतर काय पण असं डेव्हलप म्हणा.
अ डेव्हलपमेंट हो
डेव्हलप फार झालं. तर बेळगाव स्मार्ट सिटी म्हणतात ना? असं रस्ते गेले तर अशी गोव्याला फॉरेन टाईप रस्ते झालेत ना? तसे झालेत रस्ते.
होय?
हो. फार असते. म्हणजे खर सगळं अस स्मार्ट सिटी- येत त्यांनी. आणि रस्त्यावर त्यांनी म्हणजे प्रॉप - प्रॉपर मेंटेन. ज गल्ली गल्लीमध्ये ते प्रॉपर त्यांनी मेंटेन ठेवतात आता.
होय. तस महाराष्ट्रात पण करायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्र- जरा जास्त सुधारेल. कर्नाटकच्या लेवल नुसार. महाराष्ट्रात खरं तसं करायला पायजे होत.
हं. नाही नाही तिथ फार कमी आहे.
हो. इकडं महाराष्ट्रात कमी आहे सोड. होय आणि कर्नाटकची रस्ते- -स्ते पण चांगलं असतात.
हो. हो. रस्ते चांगलेहेत. तरी खराब पण होताात.
परंतु खरं लगच्यालगे त्यांनी हे- अ. हा- लगच्यालगे करतात.
फॉलो करतात.
हम्म.
आता ते हे पण आले ना, अ आता ते डायरेक्ट गॅस कनेक्शन डायरेक्ट, ट्वेंटी पर वॉटर कलेक्शन म्हणजे वाट स्मार्ट सिटीज करणार त्यांनी, ड्रेनेजची पाईप वगैरे पण म्हणजे आतूनच असं रस्त्यावर सी गटर वगैरे असतात ना महाराष्ट्रात. तसा काय प्रकार नाही इकडे.
हा हा.
त्यांनी काय केलय त डायरेक्ट घरातून पाईपलाईन डायरेक्ट रस्त्यावर फट खड्डा काढून त्यामध्ये ड्रेनेजचे हे घातल्यात.
हा, हा हा.
त्यामुळे आतून पाणी वगैरे जायचा काहीच प्रश्न नाही कुठे गटरी तुम्हाला इथं दिसतच नाहीत.
हा होय ते असं पॅकच केल्यात, हा, होय. प, म्हणजे आम्ही मधीय य मे सुट्टीत अक्कलकोटला तेन गेलतो नव अक्कलकोट सोलापूर, तुळजापूरला तेन. तेव्हा तिकडे बघितल म्हणजे, म एक एकान दुसरं गाव सोलापूर जरा कर्नाटकच्या भागाकड आलं नव, तेव्हा तिकड रस ते बघितलो ते पण चांगल होती भारी होतीत रस्ते. व्हय सिटी चांगली आहे तिथून, हम्म, विजापुर तेन विजापूर पण चांगलं आहे भारी आहे सिटी.
होय विजापूर पण छान, बघण्यासारखं पण आहे तिथ हा.
हम्म, विजापूर विजापूर. हा, पहिला आम्ही अक्कल हे केलो. प, काय ते म्हणतात की अक्कलकोट न रात्री वस्तीला गेलो आम्ही अक्कलकोटमध्ये वस ती केलो दुसऱ्या दिव, हम्म एक, हा पहिला तुळजापूर केलो अ, पहिला हे केलो, हम्म. नाही आप तुळजापूर केेलो नंतर म अक्कोलकोटला वस्तीला गेलो.
म्हणजे परत येताना अक्कलकोटला गेला?
नाही रात्री वस्तीलाच आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो. सकाळची आरती, प सकाळ प काकड आरती करून मग आणि मग सोलापूर आणि विजापूर करून मग घरी आलो वाडी करून मग घरी आलो. दुसऱ्या दिवशी, काढलेलो.
हा हा म्हणजे कसं गेलेला?
पहिला इथनं गेलो सकाळी सहा वाजता.
तसं कुठ म्हणजे ट्रेन वैगेरे गेलेला काय?
नाही गाडी केलतो, पंढरपूर केलो, म पं मध्ये त ते एक तीन चार ठिकाण बघितलो..
हा हा.
त्याज्यानंतर म तुळजापूर ला गेलो.
हम्म.
हॅलो.
हां म, काय म्हटला?
पंढरपूर केलो मग तुळजापूरला गेलो आणि म अक्कलकोटला वस्तीला
हा हा हा, जे येता ना अक्कलकोट आहे ना? रिटर्न मध्ये का जाता हा तेच ना पंढरपूर नंतर अक्कलकोट नंतर म सोय तुळजापूर पडत.
हा.
हा हा.
हम चांगला आहे तिकडं पण रस्ते ते बघितलं भारी आहेत तिकड रस्ते.
रस्ते चांगले आहेत एकदम.
हम् आणि मगाशी वेदिका